काय घेऊन रायला आला आता.
हो आला.
हम इ ते स
काय जाणाले
काही नाही मी काम करून राहिली पूज्या मवशीध कान कॉल लागत नाही का दबलश म्हणून कि काय
ते लावतात्ञ ते असे नाही तर मग ते ल नंबर खोटं टाकत अस
ते म्हणते कि लागून लागत नाही म्हणजे तुम्ही उचलत नाही रिंग जाते पण तुम्ही उचलत नाही म्हण
े आली भी पा आप एप्केशन खोल
ते तेव्हा बी तर मणे मला की तुमच्या हच्या एप्लिकेश हे नाय हुन राहील म्हणे तुमच्यात रिंग जाते म्हण तुम्हीं ी माहिले का हुशार उचलून नाही राहिले
हा म आम सार
अशी म्हणाती की उचलून नाही राहिले उचलून नाही राहिले
काय मात किती करायचे आता पच्चस झालेज पाच झाले
ते सर्व रेकॉर्डिंग होते म्हणे मावशी म्हणे दिथ हा मी तर तु म्हटलं दक्षसले बणाले सर्वाल्े साबंदे मंग आलं तर मग त
हो तेच करा पटे आता दुसऱ्याला काय करायचं मग
हा मी ते सल्ला दक्षेश भोणा सर्वांच्या हच्यात संध्याकाळी जाव बस लागी न तेव्हाना लाबोगल मू कर आपू तम
मीच ते म्हणत आहे की आपल्याला तर ल प ह आऐ घेऊन आले आपण तीन तीन मिनिटात ते मावशी तर म्हण ते दस मिनिटाच्या करून आले
आणि त्याच्यात भीतीचे किती आता काम आहेत आपले तर तीस मला तर लागते आपले चाळीस असतील
काय मे जता हम्म मग तेच म्हटलं तर आपण तरी पाच पाच मिनिटात हे करून राहिल ना
काम
हम्म तेच म्हटलं ते मावशी म्हणे तिच्या याच्यावर दाखव आल्या ना आता आपला काय किती तास करायला लागते ते राधा मावशी म्हणते ते राधा मावशी ते राहू द्या हो
ते म्हणतय चांगलं आहे म्हणे जितकं आहे जितकं करा म्हणे
हा पण ते गोष्ट सर्व मान्य आहे पण किती कॉल करशील तरी मी तेव्हा बोलता बोलता बोलता बोलता बोलता तूझ्या मावशीशी हे करता करता हे केलं शेवटी मधलं झालं मग नंतर ते ना काही ला हे नाही आता तिला सांगायलागे न उचला आता झोपून गेले असशेल ते
हम्म आध तेऊचल ना अ ब नाही आता ना उचले ते ते सांगणीच आपली आता
ह ते तर ह
हा
तिचं नाही उचलून राहिला आपण म्हणते मगते कशाला आपलं
तर ना ना आता तेनी विचारणार हम् हम
कायक बर जाऊ दे करून ट्राय करून पाहाचं काय होते काय नाही? ते तर शानी म्हणे की मध्ये वा वाचायला चला वाचायला अशी करत होती इथे पूजा मावशी आणि मग कसं काय हे घेऊने
वाचन करते म्हणे मी वाचन करते.
वाचन करत होते मी कॉलवर येऊन गेली डायरेक्ट
म्हणजेच म्हणे मया याच्यात वाचायचं आलं ऑप्शन म्हणे ऑप्शन आलेच नाही. तुला मी आले असेल म्हटलं म्हणून मी तुला बोलली तर तु नाही मम्मी हम्म
थांब ना कट करून लावतो.
हम्म